हॅलो! काय म्हणताय फोन कट झाला होता ना.
हां.
हॅलो!
हॅलो!
हा बोला ना.
काय चाललंय?
काय नाही हेच रोजचच.
हा ना. अत तुम्ही ती न्यूज बघितली का हो? म्हणजे आता ते दूषित वातावरण वगैरे चाललंय त्याच.
हो ना खूपच दूषित वातावरण चाले. हो हो हेेतुकाराम मुंडेंनी आमच्या कडे त त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणलंय म्हणजे पाणी बॉटल अ आपण म्हणतो ना, की हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे पहिले पाणी बॉटल ठेवता त पाणी बॉट द्यायला त्यांना रिस्ट्रिक्शन लावलंय की पाणी बॉटल नाही द्यायच्या म्हणून लगेच आधी तुम्ही तुमच्या हॉटेलमधलं साफ पाणी द्या त्याच्यानं मग तुम्ही बॉटल जर त्यांनी स्वतःहून मागेतली तर तुम्ही दया.
हो हो आणि प्रत्येक हॉटेलला वग वगैरे जाऊन त्यांनी सगळे चेकिंग वगैरे चालू केल्या.
हो आणि आमच्या म्हणजे अ काही हॉटेलमध्ये पनीर पण डुप्लिकेट निघाले कुठल्या तरी केमिकल पासून बनवता येत पनीर.
ह
आणि तुमच्याकडे आलंय का हो ते अ म्हणजे गाई गाईंना वगैरे ते चाळ - चून म्हणजे पाण्यात टाकून. आणि ते दिल्यानंतर त्यांना पाणी म्हणजे प्यायला दील की ते दूध जास्त देता. त्याच्यामुळे मुलांना त्रास होतोय.
नाही कि हो अजून नाही काय आले इकड, पण आमच्या इथ काय करतात माहितय का डेअरीला दूध घेतात ना. अ त्यामित आता त्यांनी नवीन मिशन आणले. त्यात चेकिंग चे करतात की दूध असं आहे एक अ कच्च दूध. पण अस व्हत नाहीत अस म्हणतात ना, काहीतरी म्हण पहिली की. बिना कच्च दूध असं डेअरीला घालायचं नाही पाणीच एक थेंम तरी वतायचं. तुम्ही कप बर जरी पाणी वतलं ना त्या दुधात. तरी त घेत नाहीत आता असं सिस्टेम केल्या. दुधडेरीवाल्यांनी म्हणजे आपण
ह
ह
आणि
म आहे
येत कस.